हां बोल ना.
अ मी कार्या ॲपकडून फोन केलता.
हो हो समजलं ना हो हो आहे ना.
जेवण झाले.
हो तुम तुझं. नाही अजून.
आत्ता करायचं.
हा हा.
काय केलता आज जेवणात.
मुगाची उसळ भात भाकरी बनवली
बनवली होती हम्म हम्म
बाकी आणि काही तुम्
ते अ मला एका विषयाबद्दल बोलायचं होतं
हा बोल ना
आजचा समाजाने आपली जबाबदारी
हा
समाज म्हणजे फक्त लोकांचा समूह नसतोय तर समाज म्हणजे आपले कुटुंब आपले मित्र आपला परिवार आपले परिसर आणि आपण सर्व मिळून तयार केलेली जीवनशैली असत्या समाज चांगला कि वाईट. सरकार किंवा इतर लोक ठरवत नाहीत ते आपण प्रत्येक जण आपल्या वागणूक किने ठरवतो ह्यावर तुमचे काय मत आहे.
होय बरोबर आहे म्हणजे समाज हे ते प्रत्येकाच्या वागणुकीवर ठरतय ते त्याला असं म्हणजे कोणच ठरवू शकत नाही ना प्रत्येक जण ज्याच्या त्यांच्या वागणुकीवर ठरवत ना ह त्याला सरकार ठरवू शकतय समाज हा असाच आहे तसाच आहे म्हणजे आजकालच्या समाजाची वागणूक ह चांगलीच हवी ग मुळात असं वाईट प्रवृत्ती नसावी. एखादा जरी समाजात वाईट असला मग त्याचे वाईट गुण. म्हणजे तो काय करणार चांगलं करणारच नाही ना वाईटच काहीतरी करायला जाणार. इतरांना पण तो, वाईटच शिकवणार.
मग तसेच पोरांनवर संस्कार तसेच होतात आजकालच्या.
हो.
आणि आज विज्ञान आणि तंत्रज्ञानमुळे पण खूप पुढे गेलोय आपण. मोबाईल इंटरनेट ह्या अशी सगळी ॲट्रॅक्ट झाल्यात, त्यामुळं जीवन जगायचं कसं असतंय हेच लोकांनी विसरलंय.
होय अगदी बरोबर आहे, तसंच झालंय सगळ्यांचं. की यास फोनमध्येच सगळी व्यस्थ झाल्यात आणि म्हणजे खरा ना कसं आता. टाइम टेबल सगळं विस्कळीत झालंय.
हा.
फोनमुळे.
एकमेकांना टाइम देणं असणे. टाइम स्पेंड करणं फॅमिलीसोबत हे सगळं विसरलेत आजकालचे.
होय.
त्यांच्यासाठी फोन इंटरनेट हे जग झालंय.
होय.
आणि त्यामुळं माणूसकी कमी व्हायला लागली आहे.
हा.
लोकांकडे पैशाची कमी नसते पण लोकांच्यातली वृ ती माणुसकी. दिवसांंदिवस संम, संपत चाललीये.
हो तसच लोकांकडे काय पैसा ढीग आहे.
हा. पण ती देण्याची वृत्ती नाहीये लोकांकडे.
पण आहेच, म्हणजे एखाद्या गरजूला खरोखरच ज्याला पैशाची गरज आहे. त्याला द्यावे किंवा भेट म्हणून असं पण कसं झाले आजकालच्या लोकांची प्रवृत्ती स्वार्थी प्रवृत्ती. माझ्याकडे पाहिजे, माझ्याकडे पाहिजे पण एखाद्या गरजूकडे ते पण नाहीय ना तुम्ही द्या ना त्याला. मोठं मन पाहिजे पैसा असून नसता उपयोगाच नाही हा. हो.
ह्यामुळे पर्यावरणाची पण हानी होतीये. फोनचे टॉ-टॉवर्स वाढतायेत. त्याच्यामुळं पक्षी मरतायेत दिवसांंदिवस.
होय.
आजकाल तर फार म्हणजे असं कमीेच बघायला मिळतात ना पक्षी वगैरा. बघायलाच भेटत नाही या शहराच्या ठिकाणी तरी आमच्या इथे तरी बघायलाच मिळत नाही. तेच तुम्ही वगैरे आपण खेडे गावात वगैरे गेलो तर आपल्याला कोकीळा च आवाज ऐकायला भेटेल सकाळच्या परी, कोंबड्यांचा भेटेल इथे कोंबडा असं वाटायलय इन फ्युचर छोट्या पोरांना सांगायला लागेला हा कोंबडाय बघ दिस दिसत नाही ना सध्या तरी दिसतच नाही. असं दाखवू पण शकत नाही हा कोंबडाय बघ. हा हा कोकीळा आहे असं. मो हा मोर आहे कधी गावी जाईल तेव्हाच.
अशा गोष्टींकडे.
तेच की सगळ्यांना दाखवतात की फोनवर हा कावळा, ही चिमणी.
हो.
फोन आहे की कार्टून. एक एक कार्टून मधले सगळे मेंबर पार्ट असणार हा डोरेमॉन हा हे. नोबीता पण बाकीच नाही.
नैसर्गिक पक्षी माहिती नसणार पोरांना.
हो खूप वाईट अवस्था होणारय.
आता पोरांना फोनशिवाय जेवण जात नाही.
हम्म हम्म घर घर की क कहानीय ती.
ह्यात काय वाद नाही प्रत्येकाच तसच झालंय.
हां.
आपणच आपणच जेवताना आपण साईडला फोन ठेवून बघत कायतर बघत बघतच जेवत असत.
आता पेरेंट्सच हातात घेऊन फोन बघतात म्हणल्यावर पोरांवर पण तेच संस्कार पडतात ना.
ते तर नाहीतर टीव्ही तर, टीव्ही बघत जेवायची ची सवय पण त्या अंगी लागत नसतय असं म्हणतात ना जेवण. शांत बसून जेवढं जेवतोय तेवढं आपल्या अंगी लागत असतय.
त्यामुळे चंचल, चिडकी होतात पोर मग.
हम्म आणि पोरांना हे पण नसतय ना आपण काय खायलोय, काय नाही त्या फोन मध्ये लक्ष असलं की सगळं हा. किती खातोय, आपण काय खातोय ते कळणार नाही.
तेव्हा त्यांना तिकट ते सगळं काय कळत नाही खातात, का हातात फोनय.
पण काय बघतोय, काय करतोय, कशाचच भान राहत नाही मग.
होय.
अस होतय.
नाही बरोब बरंय तू म्हणतेस ते सगळं बरोबरय, सगळी रियालिटी आहे त्यात काही वाद नाही.
पण आता पेरेंट्सच जॉब कराय लागल्यावर त्यांच्याकड पण ऑप्शन नस
पण कस काही पॅरेंट्सकडे हा ऑप्शन नाही पण तर असं नाहीये ना की फोनच द्या असं नाही आहे. थोड पाच मिनिट काढून हा ती सवय लावली गेल्या त्यांनीच. तिच लावायला नसायला पाहिजे ना.
तुम्ही एकदा दिला की मग ते प्रत्येक वेळी तेच करते.
होय कारण की त्याला माहित होतय ना, की मी जरा असं नाटक केलं की मला आई फोन देईल. ते मला बाबा फोन देते. अस होतय मग ते मुद्दामन ते नाटक करते, मग रोजची सवय पडत्या.
तेच झालय. आणि बाकी.
काही नाही आता, मुलगीला माझ्या भरवते जेवण. तिला हो खाते, आता तिला भाकरी आणि मूग तेच चारालो. मी तिला भाकरी, चपातीची सगळ्याची सवय लावली. जास्त भाकरीेच हेल्दी ना चपातीपेक्षा.
नाहीतर आत्ताची पोरं बर्गर, पिझ्झा. जंक फूडच जास्त हे करतात.
माझ्या मुलगीला आवडते मंचुरी.
ते कधी तर दिलेली गोष्ट वेगळी, आणि त्याची सवय लाव हां हे चांगले.
हम्म. आता मागच्या फ्रायडेला बनवलेली, घरी मंचुरी. घरी बनवून देतो, कधी कधी थालीपीठ वगैरा. परत डोसा वगैरे बनवून देतोय, ह्याचे पोहे, रवाचे वगैरेचे डोसा बनवता येतात ना झटपट. ते बनवून देतो तिला मी. म्हणजे एक प्रकारे ना, आपण बाहेरच काहीतरी दुसरं चांगलं खातोय.
हो, आणि सवय लागते आपण लावल तशी त्यांना.
आता मागच्या फ्रायडे ला, कसं बाहेरच्या ह्याच्यात मंचुरी करतात ते एक म्हणजे कलर वापरतात.
वापरतात आणि ते शरीराला चांगलं नसतय. पचत नाही लहान पोरांना.
त सारखं-सारखं, त्याच-त्याच, त्याच-त्याच तेलात तळलेल असते ना.
वस्तु तयार
सगळ्या जीभेचे सेन्स मारतय.
मरतय, हां.
ते ते आपण घरात युज पण करत नाही ना कलर.
हो आणि हेच चांगलंय शरीरासाठी.
होय. त्यात सगळं आपलं म्हणजे घरी व्यवस्थित निवडलेलं, स्वच्छ धुवून वगैरा घेतलेलं.
घेतलेल असत.
पुन्हा तेल पण सगळं चांगलं असतय. स्वच्छता असत्या, सगळं हायजेनिक असते ना घरी.
हो.
नाही तर भाजीत पण खूप हे झालंय, इंजेक्शन देऊन वाढवत. त्यात औषध
हम्म दुधांचं पण आता तसच झालं ना, केमिकलच सगळे दूध झाले. तरी ते तुकाराम मुंडे त्यांनी आणि चांगलं काम करायला लागलं. त्यांच्यामुळे सगळं अस उघड केस यायला लागलं.
हो, किती भेसळ होतं त्या दुधामध्ये?
हम्म, बाक्या आणि काही जेवणार कधी?
कणिक आता जेव्यात तुम्ही?
हो. मी पण आत्ता जेवणार.
अच्छा.
जेवण काय म्हणजे तू, तू बनवले.
हो. आज केेले.
चालेल. आणखी मग बग म जेव. तर तुझे मला म्हणजे, तू जे मत मांडलेस ना, माझ्यासमोर ते ऐकून भारी वाटलं. म्हणजे असं खरंच त्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. आन प्रत्येकाना घ्यायला पाहिजे. चालते.